हा बोला की
हा काय करालाय
काय नाही बघा बसलोय तुम्ही आता मेडिकलमध्ये
तू काय मेडिकल मध्ये तर गावात मेडिकल आहेत की नाही गं
आहेत की आमच्या इथंच म्हणजे आहे आता शेजारीच आहे घराच्या इथं
हा हा मग हॉस्पिटल हॉस्पिटलला लागून हाय
हॉस्पिटलला लागून म्हणजे मी जिथं राहतोय की नाही म्हणजे त्यांच्या माझ्या आमच्या घराच्या खालीच अ दवाखाना तेंचा. आणि त्यांचच मेडिकल एक दोन घरं सोडून त्यांचच मेडिकल आहे.
हां हा मेडिकलच पण आतां काय खरं राहिलं नाही. ते कोरोनापासन क नाही एवढं हे झालंय सगळे जण उठून सुटून सगळे मेडिकलच काढल्यात
मेडिकलच काढल्यात गं थॅक्यू काका म्हणजे आमच्या खाली जे डॉक्टर आहेत की नाही त्यांचेच तीन दवाखान्यात तिथंच उजळ्यावाडीत
मी माझ्या मुलग्याला जे जिथं स्कूलला सोडायला जातोय की नाही त्यांच्या साईडला त्यांचा खाटायं दवाखाने आणि त्या त्या दवाखान्याच्या शेजारलास त्यांच्या भावाचं मेडिकल आहे म्हणजे भाऊ भाऊ अहं एक डॉक्टर आणि अ मेडिकलच म्हणजे हे आहेत ते इतं पण तसंचयं त्यानं इथंच एवढा दवाखाना हाय आणि त्यांचच म्हणजे पलीकडं त्या भावाचं सेल्फ मेडिकल हाय.
तीन दवाखाने मंग कोण कोण बघतयं ते
मग इथं इथं कसं असतं म्हणजे त्यांनी इथं खाली आमच्या इथे कसं येत्यात हा ते तेंचा पहिला दवाखाना म्हणजे प पहिल्यांदा त्यांनी काढलेला हा दवाखाना तेंचा म्हणून त्यांनी काय केलं नंतरनं जसं म्हणजे इथं वं हे कस्टमर म्हण पेशंट जसं वाढायला लागलाय तसं त्याने तिकड मो म्हणजे उजळायवाडीत आत गावात काढला. अ म्हणजे सलाईन वगैरे असं लावायला तेन असं सगळं मग त कसं त्यांनी करतात. तिथं दिवसभर तेनी तिथं असतात म्हणजे दहा ते एक एक दोन वाजेपर्यंत तिथं असतात. आणि तितं कसं त्यांना पेशंटच इथल्या लोकांचं फोन जात फोन करत्यात ना त्यांनी म रोज डेली खरा असतोय त्यांचा तीन तीन वाजता येतात इथं तीन ते चार इतं असत्यात. चार वाजता मग त्यानी घरी जातात मग सहा वाजता परत आणि तिथं ति सहा ते अ दहा सहा
इकडचं पण आणि तिकडचं पण दोन्ही पण त्यांनीच बघतात ते
दोन्ही हा दोन्ही बघतात तेंनी आणि त्यांची बायको एक म्हणजे त्यांची बायको पण डॉक्टरच हाय. ते तिसरा दवाखाना तीचा ती बगतीया असयं आहे तेचं
हा हा म्हणजे नवरा बायको दोघं पण डॉक्टर आहेत होय.
डॉक्टर आहेत होय.
हॅलो.
म वर्ष येत म्हटलं.
आपलेच कॅप चे मिस हायेत म्हणजे आपलं हा हां.
हा हा.
पण म्हणजे चांगलयं हे कर. चांगलं औषध देतात ना त्यामुळं त्यांना उजळायावाडीत. ते म्हणजे पण तिथंच आता बघितलं क नी तर कित ती दवाखाने मेडिकल झालेत. भरपूर दवाखान्यात म्हणजे समोरा समोर समोरा समोर अशे गावातच गेलो कणे की एक तीन चार असे दुकानीमधी म्हणजे काहीतरी वेगळं आणि परत दवाखाना किंवा मेडिक मग परत आणि असं थोड्या अंतरावर परत आणि दवाखाना मेडिकल अशे भरपूर आहेत गावात पण
ते सगळीकडच कसं झालंय आता
होय
डॉक माहिती तर त्याच्या शेजारी मेडिकल आहे
मेडिकल आहे होय. आधी आमच्या गावाकडं पण कसं. आणि माझ्या आमच्या घ म्हणजे इकडं सासरी तर काय म्हणजे माझं धीरंच अहं डॉक्टरयं
आं
हां मग त्यांचं पण कसं अ तेंनी घरात अहं दिवसभर म्हणजे कस घरात असतात म्हणजे बघत्या त -गावातले पूर्ण पेशंट अस नाही ते दिवसभर बघतात आणि नंतर संध्याकाळच मग अ त्यांनी बाहेर म्हणजे बाहेर गावाला त्यांचा दवाखाना आहे संध्याकाळच तिकडं अस हा हा हा
दो का चाळी हो हॅलो हां बोला
ह
डॉक्टर लोकांचं भारी असतेय म्हंटलं
हो
ब त्यांचं त्यांचं कलंच आहे
आणि डब्बल तिब्बल म्हणजे हे करतते
इकडे पण तिकड पण आता आमच्या इथं पण तर आमच्या इथं पण त्यांनी एक आय स्पेसिऍलिस्ट आहेत मॅडम त्यांनी इथ हुपरीत पण येतात आणि कोल्हापूरला पण त्यांचं क्लिनिक आहे सकाळी अकरा एक दोन वाज इथ करत आणि नंतर दु दुपारी तिकड जायचं कोल्हापूरला
तुला होय तसच अ करतात आता आमच्या भागातील तर कोण त्याचा म जवळ जवळ गावातल्या आमच्या
ह
सगळे पेशंट त्यांच्याकडे असतात आणि कुणाला सलाईन लावायचं अ
तुम्ही फिट आहे
होय होय
हा हा
हे पण संध्याकाळळी तर त्यांनी तिकडून आले का नाही अ म्हणजे गा अ त्या गावात ना आलेक अकरा वाजता य त्या गावातन त्या
हा
आणि आले कि त्यांचे परत आ् इथ गावातले कुणाला ज सलाईन जर लावायची असतल का तर परत आणि तिकडं आणि जवळजवळ त्यांनी अडी तीन वाजेपर्यंत जागच असतात इतना मत तिथनग पुढं येऊन मग त्याने आंघोळ वगैरे करून मग त्याने जेवून मग झोप्त्यात रात्रभर आमच्या घराच हेेत असते तिकड
अच् हॅलो
हा बोला त
हा का हॅलो
हा बोला क
ह हदला मग
हा हा आला तुमचे कॉल किती झालेत तरी
माझे संपत आलेत बघा आता एच दुसरा राहिला असणार आहे एकच राहिलाय बहुतेक अजून किती राहिला
माझ्या अजून दहा म्हणजे आता तुम्हाला एक आता फेरणार आता त फोन करायला लागलो या फोन म्हणजे हेच करा ना आलेलेच नाईट टास्क आमच्या हेच नाही होत आहे तेच नाही होत आहे फस्टबॉलच्या फुडत जाईना झाल्यात असंच म्हणा लागलं सगळं
काय काय प्रॉब्लेम चालव आहे त्यांना
हा
हांत पण मेी अलागले की मेसेज यायला लागलेत की काय काय जणांचा प्रॉब्लेम झालाय नाही कॉलचा त्यामुळे कोण ह दा पूर्ण झालं किला कोण पण बघायला पाहिजे अस होते.
होय आता बघायचं का?
हर ह
चालते ठेऊ.
हा हकीक आहे.